करताय.
हॅलो!
हॅलो, हॅलो आवाज येतोय?
हा येतोय बोला कि,
चहा वगैरे झाला काय?
नाही अजून आता चाललंय आवरायचं.
हा
तुमचा झाला का?
आमचा आत्ताच झाला बघा.
हा हा काय चाललंय बाकी
बाकी काय नाही, ऊन वगैरे आहे भरपूर गरमी वाढली.
इकडं पण आहेच भरपूर उन आहे. गरमी पण वाढल्या. पाऊस नाही इकडे लागाय अजून, तुमच्याकडे लागलाय?
आमच्या इकडे लागला भरपूर आभाळ आहे.
कधी लागला आज.
आज दुपारी लागला.
पुराचा,
हम्म जोराचा एवढा नव्हता पण वादळ आणि पाऊस चालूच बारीक बारीक पडला थोडा थोडा हो, गारा ते नाही म्हणजे असं वारा वगैरे होता.
हा हा हा इकडं काय नाही, इकडं उऊनच आहे अजून पण सहा वाजले तरी.
हम्म अहो पाऊस पडून गेलाय पण गरमी भरपूर आहे इकडे
होय पावसामुळे असणार आता असं
हा
बाकी काय चाललंय
बाकी काय चालायचं तुम्ही लाल तिकीट वगैरे केलाय काय
लाल तिखट करायला नाही आम्ही गावी दिलेय बनवायला मम्मीकडं
हा हा म्हणजे तुम्ही वर्षभरासाठी करताय का असं महिन्याला करताय
नाही वर्षभरासाठीच आम्ही करून ठेवतोय एकदमच
एकदमच वर्षभर हा हा
परत परत करायला वेळ भेटत नाही ना ते
हा हा
हा त्यामुंळं उन्हाळ्याच्या सीझन मध्येच व्हायला लागतय ते पाऊस तेन चालू झाला की परत मिरची नरम पडती मग ते होत नाही बरोबर मग ते खराब होण्याची शक्यता जास्त असते
हो मग ते तुमच्या लाल तिखट वापरल्यानंतर त्याच्यात मसाले वगैरे घालायची गरज असते काय
हा त्यात मसाले घालावे लागतात मग त्याशिवाय चवच नाहीय लागला मग ते नुसतं लाल
नाही नाही आपण जेवण बनवतो त्यावेळेस भाजी वगैरे बनवतो ना त्यावेळी फक्त लाल तिकट हा हा हा
ह त्यामध्ये असतय ऑलरेडी सगळं आपण फ्लेवर साठी टाकतोय
हा हा
एवढं त्या मग म चटणीमध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात ती खोबरे खडे मसाले सगळं असतय कोथंबीर पासून सगळं खसखस, धने, जिरे, तमालपत्र लवंग
मग वर्षभरासाठी जास्त लागत असेल च
होय आम्ही आता दहा किलोची करायला दिले
हा दहा किलो होतेय का वर्षभर
हा पुरत्या की दहा किलो
हा मग त्याच्यात मसाला वगैरे कसं घालताय मग
मसाला ते मसाल्यावाल्याकडूनच दहा किलोच्या अंदाजे ते देतात मसाला दहा किलोचं सांगितलं ना ते बरोबर प्रमाणमध्ये